की नई
काय करताय?
काय हाय बसली निवांत. आत्ताच मुली आल्या चहा तेन मुलींना देऊन मुली गेल्या खेळायला. एक तासभर खेळतो बाहेर तिथनं आणि चालू अभ्यास.
अभ्यास होय होय मग जेवणा आणि ते संध्याकाळची तयारी सगळी.
होय ते आणि चालू.
होय. तेच म्हटलं आता उन्हा आता तुमच्या मुली पण आता शाळेला जात असतील. मग उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या मग सुट्ट्यांना कुठे बाहेर गेला होता का?
सुट्ट्यांना काय मालवण हे आपलं चालूच असतय. ट्रिप काढतात सारखं मालवणला गणपतीपुळे.
आ.
आम्ही काही इथं मदे एक पन्हाळ्याच्या जवळच का नाही एक ठिकाण आहे. म्हणजे लेणी आहेत, मग ते आम्ही पहिल्यांदाच सर्च केल्यानंतर इथ जवळपास कायतरी बघायला हाय काय म्हणून, एक सर्च केलेलं. मग ह्याच्यावर गुगलवरती मला ते लेणीच कळलं की ति तर अशा लेण्या आहेत म्हणून मग गेलो आम्ही बघायला, मग एकच मोठ ठास असा दगडात की नाही ती लेहिणी तयार केलेली आहे पण महादेवाची पेंटी खूप छान आहे तिथं बघायला.
अ गगनबावड्यात ना? हा हो म्हणजे गगनबावडा लेणे आहेत असे म्हणजे
का आठवा ना मला ते अ
तिथं बघितलेलं. छान आहे ते पण बघण्यासारखं म्हणजे एवढं काय ठिकाण बघण्या बाकीचे येऊन असं थांबाव करावं खाणंपिणं वगैरे हा
काय नाही‌ हो हो. वरती असं हा लेणी बघायला आहेत. गगनबावडा
हा तिथं बघून आलतो.
हम्म हम्म. मग आम्ही पण कसं माथेरानला गेलो होतो.
हा हा.
हम्म तेच म्हटलं फॅमिली सोबत आपण म्हणजे जाऊ शकताय तिथं.
बहीण वगैरे असं बाहेर असते नाही माझी म्हणजे मुंबईला वगैरे असते. मग आम्ही एकत्र आलो की नाही, मग कुठतरी एक तर ट्रीप काढलेली असत्या ती होय. मग ते दिवाळीच्या सुट्टीत आणि एक आपलं मे महिन्याच्या सुट्टीत. मुलांना सु त्या ह क मालवण गेलो पण गर्दी खुप ह्यावेळी म्हणजे एक ट्रेंड आल्यासारखं आलंय ते फिरायचं. आणि सगळी प सगळी गाडी करून मालवण मालवण त्यानी. बरोबर भरती ओहोटीच्याच टायमिंगला गेलेलो त्यामुळं तरी आम्हाला आधी म्हणजे सोमवारपासून काय तर बंद होणार होतं ते. आम्ही शुक्रवारचच गेलेलो त्यामुळं घर गर्दी भरपूर प्रत्येक वर्षीपेक्षा ह्या वर्षी जरा जास्तच फिरायला जाणाऱ्यांची संख्या
संख्याच्या आणि सगळीकडेच. मग आम्ही तर म्हणजे गणपतीपुळ्याला पण आम्ही म्हणजे गेलो होतो तर आ जवळ जवळ आम्ही पाच दहा दोन तीन दोन तीन किलोमीटर तर आम-आम्ही गाडी थांबवून होत असं. इतकी गर्दी म्हणजे काय पो हेच बोलायलाच नको. त्याच्या बीच समुद्रावर तर इतकं भरलेलं सगळं. मंदिरात पण काही लाईन पूर्ण बाहेरपर्यंत बाहेरच्या ह्याच्या गेट पर्यंत त्या लाईन होते.
होय प्रत्येक वर्षी जातोय की नाही त्यावेळी एवढी गर्दी नसत्या. पण ह्या वर्षी गर्दीचं भर भरपूर होती आणि गर्दी पण आणि रूम मिळेनात काय नाहीत. सगळं घेऊन आम्ही गेलेलो तयारीन. पण रूमच भेटना आम्हाला. त्या ठिक ठिकाणावरुन मालवण म्हणुन की नाही एक चार किलोमीटर अंतरावर मग रूम मिळाली.
मिळाली हा ह्या प्रॉब्लेम खूप म्हणजे येतोय हा हा. म्हणजे आता आता जसं आ. आता कसं जास्त करून ट्रॅव्हल्स म्हणजे आता बघायला भरपूर पर्यटक क अ म्हणजे उत्साही असतात अे वेगवेगळे
आणि ह्यावेळी कसं ट्रेंड आल्यासारखं झालंय ते फिराय जाण्याचं. ते प्रत्येक आमच्याच गावची जास्त तिथं आम्हाला तर दिसालती. म्हणजे केल्या नंतर की हित बघून आणि तिथं कसं गाडा वगैरे ठरवून जाणारी परत अक्कलकोड तुळजापूर गाणगापूर तिकडडे पण जाणारी भरपूर
होय होय अक्कलकोटला तर भरपूर म्हणजे आमच्यातल्या म्हणजे आमच्या घरात त्यातल्याचीच म्हणजे. आम्ही नाही पण माझा दादाच म्हणजे आमच्या दादाचीच गाडे आहे ना तर आमच्या घरातलीच. फॅम म्हते आमचे दादाला आम ते घेऊन दोन तीन वेळा तर म्हणजे गेल्यात मग आम दादा पण आमचा सांगत होता भर पूर म्हणजे गर्दी असते अक्कलकोटला. आणि तिकड बघायला पण म्हणजे छान आहे स्वामींच.
तर बंद झालं ते भरती ओटी मुळं मग जरा गर्दी त्याच्यानंतर काय मग हे. फिरायलाच काय नाही नाही अ समुद्रावरच जाऊ देणार आणि
आम्ही आपल्या इकडची म्हणजे जात्यात बघायला ते समुद्रच बघायला म्हणजे समुद्रावरच सहज म्हणजे जास्त करून असतय.
जास्त गोव्याला मालवण जिथं तर समुद्र आहे तिथंच जास्त फिरायला बघतात. आम्ही कसं आणि मागच्या वर्षी काय मग बहीण माझी ते मिस्टर मिलेरत असल्यामुळे आम्ही तिकडे गेलेलो. मध्ये कॅम्प वगैरे बघाय मिळालं आम्हाला म्हणजे ते कॅम्प शक्य बघायला मिळतं नाही म बहिणी मुळं ते कॅम्प वगैरे सगळं बघून हा राणीबाग वगैरे सगळं मुंबई मा आम्हाला फिरून बघायला मिळालं कारण ते कसं? अ तिकडं तलोजा वगैरे आहे की नाही तिकडे एरिया पण चांगला आहे मग ते. तिकडं राहून आम्ही एक पंधरा दिवस राहून सगळं तिकडचं.
होय माझे पण असतात म्हणजे मर तिकडे. म्हणजे जॉबला च हायती. डे माझी मिस्टर मुंबईला परत माझी ननंदपण म्हणजे तिथंच असते मुंबई मुंबईत. तसं अत्या हम आम्ही पण म्हणा लागलोय मुंबईला. जायचं आणि मुलग्यामूळ मला जाता येत नाही तिकड.
होय आणि ते उलट आपल्या गावावर भराय हो ते.
बरं आहे होय अ अकोला कोल्हा पूरला म्हणजे कोल्हापूर शिवाय आता म्हणजे जाऊच वाटत नाही कुठं.
आणि ते कसं आपल्याला इथं राहून सवय झाल्या आणि तिकड कसं आत आत नको वाटते ते.
नको वारते हो आणि ति तिकडं कसं म्हणजे माझ्या मिस्टरांचं पण कसं? की माझे सासू सासरे पण काही तेथे नाहीत म्हणजे आम्ही गगनबावड्याच्या साईड लाच आमचं गाव आहे. तिथंच म्हणजे राहतं सह सासरां असतात मग इकडे कसं. अ मु मुंबईत मिस्टर फक्त एकटे असत्यात ननंद पण असतात ती पण काय त्यांच्या घरीच. म मिस्टर पण मग जॉब वर गेल्यानंतर काय घरी कोण नसते ना. त्यामुळे मग मी आणि फक्त माझा आता देते का दोन वर्षाचा त्या तीन वर्षाचा मुलगा. त्यामुळं आम्ही पण काय म्हणजे असं जा जात नाही कधी तिकडं.
होयच की आणि तिकडं आणि आता ह्या पावसाळ्यात तर अजिबात जाऊ नये एवढा जर पाऊस आहे तिकडं.
होय अ पाऊस पण जास्त आणि उन पण जास्त असं गरमी तर भ भयानक तिकडं आपल्याला म्हणजे सहनच होणार ना.
नाही आणि तिथं तरी पूर्ण भिंत पूर्ण ह्याची. एक स्लाइडिंगची खिडकी पूर्ण ह्याचा आम्ही डोर जेवढे चित्थपर्यंत आम्ही. कॅम्प मध्ये तेन घेतलो कणी पूर्ण एक भिंत. स्लायडिंगची डोअर असती होय होय सगळे तिथे एरियात असं असतो. लय गरमी पण जास्त आहे तिकडे आणि पाऊस तेवढाच पडतोय आणि पाऊस पडून. गेल्यानंतर तेवढंच गरम.
गरम पण होते हा तेचं म्हणतात मला हे. म्हणजे माझे मिस्टर की मुलग्याला म्हणजे तिकडं नेणंच हेच नाही कारण तरच त्याला एवढं हे होते गरमी. आणि तिकडं नेल्यावर तर तो काय हेच होणार कारण पहिल्यापासून कसं हथलंच वातावरण आहे म्हणजे एक एक लहान मुलांना कसं वातावरण ज्या वातावरणात राहिलंय तो. थोडे त्याला समजेपर्यंत तरी तो त्याचं वातावरणात म्हणजे असायला पाहिजे. दुसरीकडे जर गेलं तर वातावरणात चेंज जर झाला. तर मग नाही हे सहन होत त्यांना असं पण असतय.
नाही आणि सूट होत नाही आजार पण वाढते परत तिकडं माझ्या बहिणीच लेहाल झालं म्हणजे ती तिकडं गेली आणि ती मिस्टर आणि दोन मुलं. राहायला लागलेत मग थोड्या दिवसा तिला पूर्ण अंगातल्या पेशीद कमी झाल्या पण मग तिथं कोणच नाही ना आमचं तिथं बघायला त्या पूर्ण आजारी पडली म्हणजे त्यांच्या कॅम्पमधनच तिला ऍडडमि वगैरे कराय लागलं. पण तिथं मुलांच्या जवळ कोण नाही इकडन जाऊपर्यंत म्हणजे एक दिवस तरी मुलं ती तशीच.
तशीच हो आणि आपल्या इकडं जायला पण म्हणजे.
होय होय होय हे पूर्ण रात्र जाते आलंय हाल झालं. त्या मुलांच पण बहिणीच
हो होय म्हणूनचं आमच्यात पण नाही म्हणतात ते लवकर तर म्हणजे आता अजून तरी काय नाही मुलगाला जर असं म्हणजे समजून त्याचं त्याला बोलायला पण यायेला पाहिजे. कारण आम्ही दोघच जाऊन तिथे तरी काय करणार आहे असं पण म्हणजे हे होतंय.
आताचं पुढं बघून जॉब करणार काय तुमच्याकडे बघणार.
तुमच्याकडे हा आणि त्यांचं त कसं म्हणजे एका ठिकाणी पण म्हणजे नसतंय काम कि हा मी आहे. एक ऑफिसला आहे एवढ्या टायमिंगला येतो पाच सहा वाजेप असं पण नाही आहे ना. त्यामुळं ते जाणं जरा असं आम्ही जरा हेच केलं आम्ही इकडे कोल्हापुरातच म्हणजे.
तिकडं कसं तुम्ही किती फिरा काय?
कि हा आणि आपल्याला हे लहान पणापासून म्हणजे माहिती पण आहे आपलं म्हणजे आपण कोल्हापुरात कुठं म्हणजे सगळं सगळं माहिती आहे. त्यामुळे काय कुठं पण जरी गेलो तरी काय प्रॉब्लेम येत नाही आपल्याला आपले पाहुणे पण इथंच आहेत. त्यामुळे तर अजिबातच काय म्हणजे वाटत नाही.
तशा ठिकाणी बाहेरच्या ठिकाणी की नाही ल इ तरर लयहाल होतय तिथं आम्ही बघितलं जाऊन
काय नाही पंधरा दिवस राहिलो काय उपयोग नाही म्हटलं ग आप आपल्या गावच बरं आणि एवढं धकाधकीचं आणि धावपळीचं ते नको वाटतं ते धावपळ. तिकडं आमचचं निवांत आहे.
निवांताय होय तिकडे चार चार.
त्यात म्हटलं पाहिजे इकडे पण आम्ही तेल मिळवतो इकडचं आयुष्यभर आहे.
आयुष्यभर आहे. तिकडचा पैसा इकडं पुरवटीच येत नाही तिथं म्हणजे तिकडचा पैसा तिथंच म्हणजे संपतय. असं वाटतं आम आम्हाला तर म्हणजे आता मी तर अनुभवलेय. कारण माझे मिस्टर आहेत राह म्हणजे करतात राहतात त्यांच त्यांनी म्हणजे एकटंच असं. त्यामुळे काय जास्त जेवण वगैरे करायला बघत नाही बाहेरच खायचं असं. त्यामुळे तिकडचा पैसा त्यांचा तिकडं तिकडचं असतोय. इकडं म्हणजे काय दे आम आम्हाला बघतात पण असं. असं नाही की हा मी म्हणजे जास्त एवढं हे करतोय पण म्हणून तुमच्या तुम्हाला सगळंच. असं पण नाही होत कारण त्यांनाच त्यांचा खर्च एवढा वाटतोय. कि भाजीच एक एक आपल्या इकडे वीस वीस रुपयाला मिळणार आहे तिकडं पन्ना पन्नास रुपयाला मिळत. खूप म्हणजे रेट खूप रेट असतात तिकडे जास्त.
जास्त रेट आहेत. आणि आपल्या इकडचं भाजीपाला तिकडं जातोय आणि तेवढं रेट आहे ते.
तो तिकड रेट जास्त आहेत. सगळ्या गोष्टींना रेट जास्त आहे तिथं.
सगळं एकूण एकच पडतंय, ते गप आमचं आयुष्यच इकडं छान
छान आहे होय. आणि इकडं उलट आपल्याला म्हणजे मग ताज्या म्हणजे भाज्या म्हणा ते आपल्याला ताजं मिळतंय. तिकडं तसं पण नाही तिकडं हे पण ताजं पण नसते आणि रेट तर ब भलेच्या भले काय?
होय होय.
मग? राहन आपल हे कोल्हापूरच बर.
होय चालतंय ताई. फोन कट करताय?
हा हा कर.